अ
हॅलोॅ अगं बारवाडला जाऊन काय काय करून आलीस
काही नाही गेलो जेवलो बसलो उशीर जरा झोपलो, मग श्रीकांत मामा मग मम्मी त्याने बोलत बसली होती तिथंच बस मम्मी तीन बोलत बसली होती म्हणून जरा झोपले जाऊन
झोपायचं काम करत जातो
मला ना झोपले काय जमत नाही दुपारचा अजिबात
या मांजराला अर्धा लिटर दूध ठेव
हा ठेवतो ठेवतोय तुला नेल नेत रोकट तिला तुला नेलं नाही
बकी उंडगया नेल्या नाहीत की ग त्या
आल्यात की बघते त्या दिसत्यात त्या
नाही
करत असतील गे पाचशे सहाशे पगार त्या
करू देत तिकडं मग आणि काय
काय नाहीी आमच्या मम्मीलाही बरं वाटलं गेल्यावर
होय जायचं बाई अदन मदन
जायचं कोण नसते आमचे पोरं आमची तयार नसतात यायला हम्म
हम्म आणि संचू काय करायल्या
हाय नव संचू उभा राहिल्या
बस ब हॅलो
हा बोल काय आता जेवत्यात होय चहा पिलो
मग आज तिथु रकले ना द्याला तीच नकों ल ल इकल खा
तुझ्या अंगात मस्ती
मग कशाला कॅडबरी बिडबरी सारखा तर खायच लागलाय पप्पा दादा पप्पा आणी दादा कुठ गेल्यात डखूनवाला निघडीत
गावात साखर दीलतीस का नाही
नाय पप्पा तेवढे फीरून येत्यात
ह
एम पप्पा पपा पप्पा जायच्या अधी चहा केली तर प्पसनी चहा विचारलो आणि पप्पा चहा पली त्यां गेली नाही दादा काय बोललाच नाही उठला. आवरला आणि गेला.
हम् हम् लई शहाणी
संबर का
किंद की दासर बोलालताम टिके हो आणखीन ना यत ना हम्म
म अ
मग पाण्यात
हा
हॅलो बघायला आल्ती होई ग सकाळी?
हा आलती की
आणि काय म्हणालती येतोय म्हणुन
काय काय लय सांगलती
म ती दारातुन येउन रडली होय
होय. हम् लय रडालती आमच्या हीत नाही बाई सगळ सांगत, ये आदयाला बोलवू काय बोलायला ये अद्याला बोलवू? अद्याला बोलवू काय विचार तीली तर मला ए अदीत्य इकडे ये लवकर फोन आलाय नीली ट्रेनचाच कॅब कमी झाला असल काल म्हणुन नेली नाहीत मग, थांब आमच्या आदयाकड देतो आदया संगट बोल
नुसत बोलायच हेच्यावर हॅलो
हा हॅलो.
चला सगायच अरे कट करून नको बोलय च काॅल हाय चहा पीलासा काय विचार की, चहा पिलासा काय
जाऊंन आलो बारवाडला त घरात आता बारवाडच्या आत्ती कड जाऊन आलो. केदारदा पण माणसान पैसे द्या नको काय आता बारावाडला जाऊन आलो
हेनी कामावर, हेनी आता बीडमधून आल्यावर मग ते घेऊन येणार पैसे
हा हा, तुमच्या मॅडमांची नाव तेन काय काय सांग की जरा
आता मॅडमांची होई कुंभार मॅडम, भुजरडी मॅडम ह अ पाटील मॅडम
हा आणि
शिंदे मॅडम बस मध्ये असत्या, फक्त ती बारक्या पोराना शिकवायला आहे.
शिकवायला आणि मग सरांची नाव आडणव नावं काय काय.
दोनच सर आहेत तीन तीन आहेत सुलतान सर. मुजर सर आणि पवार सर.
पवार सर सुलतान. पाहुना कुठला तुमचा सुलतान काय. लंड्या येतो लंड्या येतो मुसलमानचा पाव ना. आणि म नवीन म मित्र कोण कोण हाईत.
हायत की पोर.
बोल मित्र कोण कोण नाव सांग.
मित्र होई प्रज्वल
अून ते उचल नको कोण मित्रांची नाव आहे.
म
ह झा कि मित्रांचे नाव काय काय सांगतीया.
मत्रांची वय. नवीनच किम म सांग विनायक ओम. पृथ्वीराज विराज प्रज्वल. हे हे. ठेवतो आता. अरे क मू
हॅलो. अगदी अगदी श्रावणी म्हणाल ती मला काल रब्द सांगितली काय. ही गेली बरं झालं म्हंटल्या म्हणा. रबजाला होय पैशे. म्हणल्या मनाने खुश होती म्हणा लई त वा हसाल म्हणे लई. आणि गेली बरं झालं म्हणले मणा.
आणि श्रेया.
ते रब्द आणि तिं काय सांगाय नाही का तिने सांगितली.
होय बरोबर.
हम्म.
हम्म.
काय काय काय सांगाल ते ब ते तचं.
काय काय सांगाल तुमजे काय सांगाल ते. आणि काय शिरीमुगल कॉप शर शिरीला कॉपी केलती.
होय सगळ्या कॉप्या करूनच लिहिल्या.
सांगा सररासनी तुला सांग त सरसनी असं खुनावणी सांग म्हणून तुला आक्कल नाही काय
तोज ग तर सांगत नाही कोण हे तर सांगत नाहीत ग गप्प बस.
सांगायचं आणि व्हायचं रिकाम बाई. असू दे काय असू दे परतयेत अबजाला. ज आग्रह करून तुला काय म्हटलंय का म्हणजे कधी बोलाय ते.
हा श्रेयाबर म्हटल्या काय ते विचारणार आहे का.
हा हा तेच तेच तेच श्रेया काय म्हणत्या काय विचार. पुढच्या पेपरला श्रेया जरा काय केली तर मग सरासनी सांगतो म्हणा. शंभर टक्के.
हा.
हम्म चालते.
आणि कोण कोण कोप्या केलत.
सगळ्या कोप्या करायल्त्या.
सगळ्या पोरी करता सा मग सांग की सरासनी द दहशत पसरव की तुझी जरा शाळेत.
हा दहशत पश्चात मला काय येत नाही ते. काय सांगायच हे गप्प बस गं तसं काय सांगितलंवर पोरी बोलत नाहीता.
च गुमान सांगायचं ग.
हम्
मान दहशत पसरायच अम ती करत नाही तू कॉपी केलतीस काय?
नाही नाही मी चहा केल तो पिणार होतीस काय पिणार होतीस काय?
होय.
पुढल्या वेळी बोलतो तुला चहा केल्यावर येतो मगाशी
कोण आहे कोण बोलालय?
हा हा ह. ह मग पनना आवर की दिेदे लवकर बोल भराभरा त्या मुलगी चा फोन यायला लागलाय.
म्ह म्हणून तिकडं बस तू म्हण खर मागन लता मामीला गेल्यावर
तू बोलत काय तर विषय काय बोलणार आहे?
तु लता मामीला सांगायचं खरं पचका केलासा म्हणून.
हा विचारतो की. काल नेलायसा आणि आज का नेला नाहीसा विचारतो असं का तुम्ही असं काय तुम्ही ते मारा मारी करु नकोसा. तुम्ही स्वतःचा पगार
हम् हम्म तेच की.
झाल जरा राहिलय. हे हुंकट करायच नसते हॅलो हा काय ब म्हणतो की ते म्हणायचं म्हणायचं पन्नास वेळ झाल असणार आता. काय म्हणली आईच तुमच्या नाव ते बीबी ताई.
नाव काय म्हणत्यां
बेबी ताई पांडूरंग शितोळे. काय तुला फोन आलाय काय? आ पावले
ल्याचं काय?
पावले ते तिथन भाभी बघाल्या मला मी फोनवर बोलत्याल.
आणि कुठली आल्या?
सुतारीन ग सुतारीण भाभी
ती का बघायलीया?
हम्म बघते तिकडे सारखं ते बघते इकडे सारखं.
तुझा पोरगीला बग म्हणावं.
लीला
हे झालं.
हे झालं की संचे दहा मिनिटांने कट झाला नाही कि फोन.
दहा पाच सहा झाल्या आई लाव पोरगीला फोन झाल काय बाई?